हॅलो. हॅलो नमस्कार ताई. नमस्कार. हो हो येतोय. येतोय येतोय. तुम्हाला येतोय ना माझा. हा माझा आवाज येतोय?
हा बोला ना.
बॅकग्राऊंडला. हा अच्छा. काय म्हणता? काय चाललंय? कसं चाललंय?
काय नाही आता निवांत संध्याकालच्या आता स्वयंपाकाची तयारी करायची.
खरच आहे स्वयंपाक करायची आता झालीच वेळ म्हणा. अ हं.
हं आज रविवार आहे आणि गावाकड कसं संध्याकाळी लवकरच लावा ला लागाव लागतं ना स्वयंपाकाला.
बरोबर बरोबर. तरी त्यातून तुम्ही बरचस काय काय करत असतात म्हणजे.
हा दिवसभर चालूच असतं काही छोटं मोठ काम.
काही नाही हो ना ते. आले आता सण सुरू होतील श्रावण आला की म्हणजे सणच सुरु होतील आता सगळे.
हो. आता श्रावण आला त्यामुळे सन सुरुवातच होतील.
हो. ओ म तुमच्याकडे सणाला काय असतं मग गोड?
आमच्याकडं
पदार्थ, अरे वा छान मस्त. हं म्हणजे पुरणपोळी म्हणजे म हा अ म्हणजे वेगळ्या पद्धतीची असेल ना पुरणपोळी. म्हणजे कशाची करता अच्छा, आमच्याकडे साखरेची करतात पुरणपोळी आणि पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे खूप मोठा स्वयंपाक म्हणतात आमच्याकडे.
हा मोठा, आणि सगळ्यांना पुरतो असा. आणि लवकर पण हम्म. लवकर पण होतो हम्म.
तेचं म्हणते. आमच्याकडे पुरणपोळी म्हणजे खूप मोठा वेळ घेणारा म्हणू स्वयं
नाही आमच्या इकडं तर पुरणपोळीचा स्वयंपाक लवकर हुरकतो म्हणतात बा बाकीचे जे पदार्थ असतात तो करण्यापेक्षा भाज्या करा काहीतरी गोड गोड करा असं सगळ्यापेक्षा पुरणपोळी अ- करायला पण एवढ काही टाइम नाही लागत आणि पुरते पण
अच्छा, नाही ना आमच्याकडे तेचं तर आहे आमच्या इथे तेच तर आहे. पुरणपोळी तर असणारच आहे पण त्याच्याबरोबर सगळं असतं भाज्या वगैरे सगळं. कोशिंबीर चटणी पासून सगळं असत.
हो का नाही आमच्याकडं फक्त पुरणपोळी आमटी भात. आणि कुरडई, भजे एवढंच असत.
नाही -नाही -नाही आमच्याकडे सगळंच लागतं आणि त्याच्यावर नुसतीच पुरण पोळी नाही साधी पोळी पण लागते. ह ह. हो आणि एक प्रकारची भाताची खीर असते म्हणजे पण ती पण फिके. दूध घालून एकदम चांगले मऊ करतात भात आणि त्यात दूध घालायचं बस. पातळ मग त्याच्यारोबर पुरण खात आता बहुतेक तुमच्या साईडलाते कटाची त काय असं असत वाटत ना हा तसं आमच्याकडे नाही आमच्या तिथे भाताची, खीर म्हणतात तर ती खातात. हा.
आणि मग तुमच्या बरोबर पोळ्याची आमटी नसती का?
नाही - नाही - नाही - नाही तेचं. सर म्हणते फरक आहे ना पुरण म्हणजे आपले म्हणजे दोन हे जे असतात महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये, पण थोडा इकडे जिल्हा वगैरे असं काही. बदल झाला किंवा तर त्याच्यामध्ये फरक होऊन जातो लगेच स्वयंपाक.
आणि मग तुम्ही पुरणपोळी कशा बरोबर खाता?
मी सांगितलं ना भाताची खीर असते सारीतले फिकी. हो फिकी एकदम - एकदम फिकी. म्हणजे कसं जास्त गोड- गोड कसं खाल्लं जात नाही ना. मग त्याच्या फिक म ते कॉम्बिनेशन असतं तेव्हा ते एकदम अ -चालतं म्हणजे मग तसं हा तसं असतं आमच्याकडे आता बघा पुरणपोळीचाच विषय आपण घेतलाय तर मग पुरणपोळी अजून ती एक पण असते मांडा म्हणतात त्याला.
हो
हो ते, खूप मोठी असते, खापरावरची पुरणपोळी नुस च पुरणपोळी जरी विषय म्हटलं तरी कितीतरी प्रकार होतात म्हणजे त्याच्यामध्ये आणखीन ती तेलोरिका काय असते बघा ती एक पुरणपोळी असते नुसत तेलात मैदा पूर्ण किंवा कणेक पूर्ण तेलात भिजून ठेवायची अक्षरशः तेलात बुडवून आणि मग ती लाटताना पण भरपूर तेल घ्यायचं आणि त्याच्यावर एक प्लास्टिक टाकायचं प्ला जाड असं प्लास्टिक आणि मग लाटायचं, आणि तसं प्लास्टिक सहित चिटकलेलं असतं ते तश तस उचलून तव्यावरती पुरणपोळी टाकायची, आणि छान खर तेलोरी तेलोरी हा म्हणजे तेलातच होते अक्षरशः लाटताना पण पोळपाटवर एवढं तेल असतं लाटायची पण खरं गरज नाही नुसत हाताने पण त्याला असं गोल शेप दिला की बरोबर ती होते त्याची इतकं छान मऊसूत होते ना ती पुरण पोळी तोंडात टाकल्याबद्दल आ हा हा काय सांगायचं, इतकीे सुंदर होते पण एवढंच आहे नाही नाही नाही नाही आमच्या तिकडे नाही करत मी बघितलं एकटेतरी आणि खाल्ली खर तर पण आता कस हेल्थ कॉन्शियस खूप झालेत सगळेजण तर ते तेल पाहून नको वाटतं ते खायला पण खूप सुंदर टेलोरी म्हणून आता हल्ली तुम्ही युट्यूबला पण बघू शकता आहे बोते त्याच्यात दिसेल, असतो तुम्हाला
युट्यूबला सगळं दाखवत ना पदार्थ
तर हो सगळेच पदार्थ अस पण काय असतं कधी कधी ना ते युट्यूबला एक एखादी गोष्ट मिस असते, की आपल्याला ते जमत नाही ते कुठेतरी काहीतरी पदार्थ फसून जातो.
हा फसतो पदार्थ तस होतं
हो ते कधी कधी होऊन जात पण कधी कधी खूप सुंदर सोपे असे पदार्थ असतात ते जमून जातात आणि खरं छान असतात, ते पण हा से आज पुरणपोळी म्हटली की म्हणजे हे एवढे पदार्थच आता आता काही काही जण कसे करतात, अ निमे सागर निमे गूळ
हा
हा मग अशी पण पुरणपोळी मग ती आणखीन छान चवदार होते आता जर आमच्याकडे जर साखरेची पुरण पोळी ना त्याशी जाड असते जाड आणि छोटीशी, असते. फुलके माहिती का पोळीचे फुलके माहितीय आहे एकदम छोटे, छोटे असतात बस तेवढ्याच करायच्या पुरणपोळ्या असतं आमच्याकडे
हो का
आणि मग ते पुरण ना असं बाहेर पडत नाही, आता गुळाचं पुरण पोळी केली तर कसं ते आतलं पुरण थोडस बाहेर सुट, सुट असतं ना ते हा ते मग वरचा पापुद्रा थोडासा वेगळा होऊन, जातो आतलं पुरण थोडं वेगळं होत तो
हा हम
हे साखरेचं तस होत नाही ते एकदम भरीव असते. छोटीशी असते आणि पण ते एकत्र मिळून असते ती.
आणि ती फुटत नाही कासा
नाही नाही नाही आजिबात नाही फुटत. आजिबात नाही फुटत हा मग पूर्वी तर आमच्या तिकडे तर म्हणजे वाटीमध्ये आपल घरच तूप बनतच. तर वाटेत तूप घ्यायच आणि मग ते तुपावररोबर ती पुरणपोळी खातत.
हो का?
तुपाात बुडवून अक्षरशः जस तुम्ही कटाची आमटी घेत होता तस. तुपाची वाटी.
आम्ही कटाची आमटी भाताबरोबर खातो आणि जी पोळी बरोबर आहे ना ते गुळवणी करत्यात गुळाच.
अच्छा. बर काय असत हे दण
गुळनी म्हणजे आपला जो गुळ असतो ना,
हा हा
तो गूळ पाण्यामध्ये अ उकळायला ठेवायचा आणि त्याच्यामध्ये विलायची आणि थोडंस जायफळ सुंठ ते टाकायच.
बर. अच्छा हा -हा
ती सारख कस दिसत.
हा -हा हा हा. बर बर बर अच्छा. आणि ते पुरणपोळी बरोबर खायच अस
हो आणि ते पुरणबोळी बरोबर त्याच्यामध्ये कुला दूध पाहिजे असेल तर दूध घ्यायच तूप कुणाला पाहिजे असेल तर वरून तूप घ्यायच.
बर अरे वा.
त्या गुळवण्यामध्ये मिक्स करायच आणि दूध.
अच्छा बर बर. छान लागत असेल.
खूप छान लागत आणि मग ते पोळी बरोबर खायच.
अरे वा बर अरे बा बघा बर वा इथल्या इथेच. म्हणजे थोडासाच फक्त जिल्ह्यांमध्ये फरक येत तिथती फरक होऊन जातो. आपल्या पदार्थांमध्ये.
हा प्रत्येक जिल्या ताल जिल्ह्यानुसार पदार्थ चेंज होतोच ना हो.
चेंज च होऊन जातो अगदी. असतो पदार्थ एकच नाव एकच असत फक्त करण्याची पद्धत वेगळी होऊन जाते खर तर पण यालाच तर म्हणतात ना. हो वेगळ पणा, नवीनपणा काहीतरी यालाच भारत म्हणतात. हा
कारण प्रत्येक महिलेची पण पद्धत भाजारायची म्हणा प्रत्येक महिलेची सुद्धा पद्धत
वेगवेगळ राहतात.
पद्धत वेगळी असते आणि बघा ना आपल्या घरातल्या घरात पण जर एकच भाजी असेल साधाच म्हणजे मटकी भाजी म्हणा किंवा कुठली भाजी म्हणा मसाला तोच आहे सगळ तेच आहे, पण तुम्ही जर कराल त्याची चव वेगळी तोच मसाला, तेच सगळ वापरून, तोच पदार्थ, जर दुसरीने केला तर त्याची चव लगेच वेगळी येते. फरकच पडतो लगेच व्यक्ति व्यक् व्यक्तीनुसार वेगळे होऊन जाते. ह ना!
हो!
त बघा म मटकीच म्हटली तर आ तुमच्याकडे मटकीची भाजी बनणार का ते रस्सा भाजी किंवा सुकी भाजी होणार तुमच्याकडे सुकी भाजी करत असाल मटकी?
हो सुकी करतो आणि रसाभजी पण.
अच्छा ता अच्छा, अच्छा! आमच्याकडे ते सुकी भाजी फार कमी खातात आमच्याकडे अ रसाभजी म्हणा हा पातळ जास्त खातात. आणि तेही असं कुच करून खातात मग आणि आमच्याकडे कसं ज्वारी जास्त होते. हा ज्वारी जास्त होते ना, तर भाकरी खातात जास्त करून भाकरी.
हा भाकरी कोणती खातात तिकडं ज्वारीची? ज्वारी खूप पौष्टिक आहे. आता सध्या फॅड चाललय सगळे ज्वारीची भाकरी खातात.
सगळेच ज्वारीची भाकरी खातात. तेच म्हणजे ज्वारी खायला पाहिजे. वजन, पित्त होत- पचन होत पटकन पचते पण ती अशी. त्यामुळे ज्वारी तर खूपच चांगलीय. आणि आमच्या अ म्हणजे त्या भागामध्ये ज्वारी वेगळ्या प्रकारची ये आता प्रत्येक ठिकाणची ज्वारी वेगवेगळी आहे त्याच्यामध्ये पण.
हम्म हम्!
आता आमच्या त्या त्या साईडला खान्देशमध्ये तर दादर म्हणतात. त्या ज्वारीला दादर. नाव त्या त्या ज्वारीचं.
हाव का?
ह हा वेगवेगळे असते ना बी त्यामुळे तर तस आणि त्या त्या लोकांना ते त्या आपल्या भागातलच पदार्थ जास्त आवडतात.
हो तसं असतं ना आवडतेत ना.
तात ना हा तर त्यामुळे ती ज्वारी छान होते मग काय आ मिसळीचं वरण म्हणजे मिक्स डाळीचं वरण करतात- सगळ्या डाळी मिक्स करून त्याचं वरण करतात त्याला नाव पण भारी आहे आमच्या तिकडे. फौजदारी वरण. हा मिक्स डाळीच चला. हो ना चला, छान वाटलं तुमच्याशी बोलू- एक नवीन अ कळलं पुरणपोळी बद्दल.
हा हा चालते आता मी करू कॉल?